हो
हां बोल क
हॅलो
हां बोल बोल हॅलो अरे बोल की बोल
आवाज आलाय माझा
यालाग यालाकी
हा काय करालस
कना बसले लो जेव
फिफा वर्ल्ड कप बघालीस का नाहीस
र बघती गी ती जागून जाऊून मघा लागते ती मजा य त्या
तेच चांगला झाल्यात मॅचेस
ती मॅच बघितल्यास काय श्यान्या अर्जेंटिना आणि इंग्लंड
हम्म चांगली झाले एक काम पहिला मला वाटलं इंग्लंड जिकणार
हा
पंचावन्न मिनिटापर्यंत यांच्यावर प्रेशर ल आलत अर्जेंटिनावर आणि नंतर ना अर्जेंटिना न कम कमबॅक केला
अर्जेंटिना अंडरप्रेशर लेबर घ्यायचा काय पण मण
त्यांनी आतापर्यंत जे मॅचेस खेळले आहेत म्हणजे दोन लास्टचे दोन तीन त्यांने कमबॅक मॅचेसच केल्यात म्हणजे लास्ट मुवमेंट लाच गोल मारला
तिच्या ऑलकम बॅक आहे तेिच्या पहिल्यापासून ज्या मॅचेस बघायच ते कोबोदिरामदी कुठला देश होता त्यो त्यानंतर इजिप्त त्यानंतर स्विझर्लंड ्लंड त्यानंतर ही आता इंग्लंड अरे काय सगळ्या मॅचेस त्यांच्या सेकंड हाफला दोन गोल मारल्यातच हेनी
चांगली खेळल्या आणि इंग्लंड काय अशी तशी टीम नाही नॉर्वेला भा जी नॉर्वे टॉप परफॉर्म करालती ब्रा जिल्हा हालीवलेली नॉर्वेनं खर इंग्लंड न त्यांना मारून वर आलीत
हम्मम हे बेलिंगम बिलिंगम कसली खेळत्यात ती
ते बेलिंगम एकट एकट असं कॅरी जरा करालत म्हणजे
कॅरी करते इंग्लंडला वैगरे अ काय हा आपले बनायचे हम्म खरं मॅसी सारखं कोन करू शकत नाही रे अस आहे ते मॅसी द गॉड ऑफ फुटबॉल अस झालय इथ
नाही मॅसी कसं झालं परवा जरा डॉज वगैरे माग मारालत तर त्यानंतर जरासं पास लावालत त्यांना प्ले बनविल्यात रे टीम साठी
तेच रे चान्सेस क्रिएट करतयच ते ते चान्सेस क्रिएट करंन पण इम्पॉर्टंट असतय रे लई
त्याशिवाय गेम
होतच नाही हा तेच की कारण मॅसी लाच ती धरून ठेवालती त्याला तर गोल मारयचा चान्स अजिबात नव्हता चान्स क्रिएट केला केलं भावा केवढं
ज बॅक माग खेळते आधी
ती जाते राईटविंगला करते देत नाही चान्स क्रिएट तेची ओरिजिनल पोझिशन तीच आहे राईट विंग म्हणायला गेलं तर
आधीपासून खेळतय ते राईट
हा तेच की हे फक्त पुढं स्ट्रायकर म्हणून खेळतय खर जर मॅच हारत असली का नाही हां जर जर मॅच हरत असली की नाही जातय बघ लगेच राईट विंगला आणि चान्स क्रिएट करतय
हम्म आणि त्याच बॉल असं जात्यात रे वरनं आणि कर्ल होत्यात
एक कडक कडक कडक भावा
तसं इंग्लंडची जाईत नव्हतीत एवढं वरण ते गोलकीपर भावा काय खेळालत इंग्लंडचा एक नंबर त्याने किती बॉल काढल्यात त्यांनी हेडबीड मारलेले ते मॅक कॅलिस्टर अर्जेंटिनाच्या प्लेयरन तेन भारी भारी त्यान काढल्यात आणि ते अर् अर्जेंटिनाचे एनझो फर्नांडीस न पण कसले मारल्यात गोल
कडक
ती पण आउट ऑफ गोल डिफेन्स लाईन म्हणजे बघ
अरे ते त्यात पण भावा मॅसीने काम केलेलं मॅसीच जर तू तु भावा जर समजायला गेले की नाही मॅसी तिकंडन राईट साईडनं आत आलेलं कटवत कटवत आणि, त्यानं प्लेयरला,, डिफेन्सला पूर्ण ओढला, त्याच्यासाठी ओपन केला. डिफेन्स पूर्ण मेसीकडं आलेला, दोन ते तीन प्लेअर मसीकडे आलेलीत. त्याला तिथनं पास दिला, ती ओपन होती, तिने शूट केली गोलबसली.
होय,, ह्या साईडच्या पण मॅचेस,,
ती कनी डेंजर
ती पण मॅच चांगली आणि या साईडच्या पण मॅचेस चांगल्या झाल्या फ्रान्स फ्रान्स हारली स्पेन कडनं मला पटलं नाही आतापर्यंत एवढी डॉमिनेट करत येत होती एवढी डॉमिनेट करत येत होती आणि लास्ट
तीती
फ्रान स्पेन स्पेनं, युरो, नेशन्स लीग म्हणून असतय का नाही, युरोपचीऽ
हम् हम् हम्म,,, आरे इ तेच सांगालोय. हां, स्पेननं फ्रान्सला, किती वेळा तरी मारलाय, म्हणजे आता या,, रिसेंटमध्ये. येताना असं, जेवढ्या जेवढ्या मॅचेस झाल्या, स तनच्या दोघांच्याऽ आणि ते पण, स्पेन न दोन वाढल्यात रे, एक पण नाही दोन.
आणि लॅ मी आम्हाला जरा चांगलं खेळालतं.
हम् हम्, हम् ह्. ती मॅच बघाल तस तू?
थोडीशी बघितली हाफ, हाफ टाइम बघितला, त्यानंतर झोपलो. मग नंतर नं सकाळी उठून हायलाइट्स बघितली, तिच्याऽ
अ,, आता हंची मॅच हुनार की,, इंग्लंड आणि फ्रान्स. इंग्लंड आणि फ्रान्स पण ना की,, थर्ड प्लेस ला वुते की बाळ मॅचेस.
होय काय,
हा थर्ड प्लेससाठी पण मॅचेस असत्यात,, इंग्लंड आणि फ्रान्स होणार आधी.
मला काय त्याच्याबद्दल माहित नाही ऐवढं.
थर्ड, प्लेस ऐनार तची.
हा हां हां ह ह ह... खंर, ही बघायला मज्जा आहे ना, तसऽ अताक, स्पेन आणि अर्जेंटीन.
कधी, एकोणीसच्या रात्री,, हा, एकोणीसच्या. म्हणजे वीसला ईनडयरेक्टली, हां,, हं,, कुठं ही न्यूयॉर्कमध्ये आहे नाव का?
का मला पण काय आयडिया नाही.
न्यूयॉर्कमध्येच आय वाढतं
सिटीमध्ये, काय माहीत, असल, न्यूयॉर्क मध्ये असल,, खरंऽ त्यांची तिकीट्स वगैरे कमी आल्यात, प्राईसिंग, कारण पऽ र्चुगल आणि, ती युएस ए त्यांची टीम जी, लोकल होती क नै युएस ए टीम.
हम् ह्ं ह्ं हं,,
ती गेली त्यामुळ तिथली सिक्स्टी पर्सेंट तिकीट कमी आल्यात,, कारण लोकल लोकऽ कल कंट्रीची नाहीयत म्हणल्यावऽ तवसीन झालाय, बाहेरच्या लोकांनाऽ याला, अवघड पडतेय नाई तिकडं.
अवघड पडतय तेच, कामं सोडून याला जमना.
तेच की, आणि, राहण्या खाण्याचा खर्च लय असतोय.
अरे आणि, तिकीट काय स्वस्त आय वय शान्या,, किती ते माग तिकीटं, चार लाखऽ दोन लाख.
साडेतीन काहीतरी स्टार्टिंग हाय वाटतं, आय थिंक.
तीज क मरदा.
आणि जेव्हा तू वू आय पी सेक्शन ला जातोस, तेव्हा तर काय बोलूच नकोस,
ही जबरदस्त हवी नाही खालची, चाळीस लाखाला तिकीड होत अस ऐकलेलं.
ते,, आयश स्पीडऽ ट्रिमर माहिती काय?
हं माहिती हायं की.
ते बघ बश बसते बघ वी आय पी वी आय पी लॉन्च ला त्यांना एक्सेसिबिलिटी असतीया काय आय थिंक त्यांना काय. गेले फिफा जे आहे ना अ त्यांच्याबरोर कोलॅबरेट करून ते स्ट्रीम्स करालेऽ
का करती काय माहीत, ती अस ती प्रत्येक मॅचला बरेपैकी म्हणजेऽ दोन्हीैपैकी एका मॅचला असतयच ती.
होय, नाही सगळ्याच मॅचेसला असतय ते, खरं आता तेऽ आता काय, आता ग्रुप स्टेज झालं सगळं झालं, आता का फायनल आहे, तेय जात तेऽ
आता फायनल ला वय,, हे स्पीडचं हे जालेल बघीतल्यासऽ काय ती जी जर्सी घालून एत्या, ती टीम बाहेरच आसत्या. आणि नकी त्या तिन शेवटला अर्जुनीलाही घातली खर ती जिकली.
ती जिकलीत अपोजिट झालं त्या रिएक्शन. खरं बघ की एवढं स्टेडियमचा वगररा किती खर्च निघत असेल ते मॅनेज. कराला मॅनेज.
हे लेले ते लयं मोठा खेळय तो म्हणायला गेले ते एकाचा.
आणि वर्ल्ड इन द वर्ल्ड हाय पाय आहे रे त्या हे जी चार वर्षातन एकदाच येते ना ते.
हम्म तेच आणि लगेच हुती महिनाभरात फिनिश.
खरं या वर्ल्ड कप नंतर एवढा काय इंटरेस्ट राहणार नाही बघायला. कारण जी जी आपण लेजंड फॉलो करायलतो आपल्या काळातली जी चांगली लोक. होती जसं रोनाल्डो मेसी नेमार.
तेच तेच.
एवढी सग चांगली चांगली प्लेअर सगळ्यांचा यो लास्ट वर्ल्ड कप हायं.
हां.
म्हणजे होता झाले आता रोनाल्डो नेमाळ सगळं झालचं आतां लास्टयं मेस्सी मेसी सी काय बॅक टू बॅक पण जिकू शकते मेस्सी जर ही चांगली खेळाल्यात सोड.
मेस्सीसिला सपोर्ट करत्यात तरी फुल त्यामुळं कणी
हा तेंचि टीम सपोर्ट लयं भारी करतीय मेस्सीला.
ती असं काय फुडं फुडं करत नाहीत हा मॅसी का मी गोल मारतो मी गोल मॅसी तर मॅसी मॅसीलाच मोठं करायचं बास जा
तसं काय नाही ती बाबा पास लावून खेळतात रे ती असं बघत नाही मिसी हायं मेसीला हे करायचं पासं लावून खेळतात असं ती काय बघत्यात एक माझं टीममेट आहे म्हणूनच बघ बगत्याती एट देडं आणि ती नॅचरल गेम खेळतात त्यांचा हा तेच्याबदल रिस्पेक्ट ती वेगळी आहे सोडं.
ती रिस्पेक्ट आहे की नाही ऍज मॅसी ती भरपूर चांगलीयं. त्या म्यासीला जरा जरी काय केलं तिला खपत नाही.
अरे ते कंट्रीला कॉन्ट्र्रीब्युट केलं रे तेनं.
आहा ती डायरेक्ट अंगावर जात्यात.
तसं इन द सेन्स पोर्चुगलला रोनाल्डोला एव
सपोर्ट नाही आहे एवढा हं पाठिंबाच नाही रे
री साठी एवढं हा पाठिंबा एवढा नाहीय
हं हं तरी तेन ते दोन युरोपा जिंकल्यात ते
हा युरो जिकल्यात दोन हजार सोळाचा आय थिंक जिंकलाय आणि आत्ताचा जिंकलाय अ चोवीसचा
ती पण टफ असते लीग
होय त्यात सगळ्या चांगल्या चांगल्या टीम असतात युरोप युरोपच्या सगळ्या चांगल्या फ्रान्स स्पेन त्यानंतर नॉर्वे पण येत्या
तसक
चांगल्या चांगल्या डिमाांड्स आहेत त्याला पण हम्म
तरी आता मज्जा आ ना फायनला स्क्रीन ते नावणारजी भरपूर ठिकाणी कोलावर पाऊस पडला नाही तर बघा.
आम्ही तेव्हा का ग्रुपमध्ये असणार फार्माहाऊसवर. मस्तपिकी मित हय मग मित्रांसोबत सगी सोबत असल्यावर
बघाय माहितीय आहे ना तिकडं कसं बघनारं स्क्रीन तेन लावणार आहे का कसं
बघू लॅपटॉप वर.
त हां हां हां.
कारण दथ एक्सस ते कत्त्यानी साईडला आहे रे
भारी घेतलाय सेटप्लॅन्स येड आहे म्हणजे
होय प्लान सॉ्टेड
मजा ना करू बघायला काा अजून ठरला नाही माझं हो पण चांमलंस तर घरातच बरणारता कुठं रात्री पावसाचा असला दिन बाहेर जायच
होय पाऊस असला अवघडा आहे खरं तेव्हा
घरात निवन तर पप् नवर बैल बसणार बस
हम्म हम्म तेच चांगली मॅच होणार खरं
रे होऊ दे चांगली होऊ दे मी तर म्हणते हा
अशी रोमांचक व्हायला पाहिजे मॅच म्हणजे दोन्हीकडची पण अशी हा कि अटॅक दोघं पण करायल्यात म्हणजे दोघ पण चांगली खेळा अस नक क एक चांगलं खळ दुसरं वी खळायल मग इंटरेस्ट राह नाही वनस
हा कुणी डॉमिनेट कराला न खू इक्वल होऊ दे्या आणि फाईट होऊ दे मग बाहेारी उडणार अर्जेंटिना आणि फ्रान्स काय झालेली व होती फायनल
तेच मागच्या वर्षी
पहिला अर्जेंटिनाच्या दोन होत्या नजन तिनं मारल्या दोन यानंतर न मोफईल नटी होईल
स्टार खेळाडू
खरोखर खरोखर बा
त्यान एकट्यानं तीनच्या तीन गोली मारला अस अनपेनाल्टीला हारलेत ते मग
पलॉंटी ला हारलीबाबा कायन खरं मॅ सिडी जाऊ कर तू तरी कथे बावीसचा वर्ल्ड कप काय पण म्हन आता सर्विसला नि कर रे बाबा ये का का कामा सल्लग दोन अ इथले वर्षानंतर एक प्लेअर आहे ना त्यांना सल्लग दोन ओळख कब्ज केलेत
यावी करा नाही तरड डिफरंट यायला पाहिजे कोण तर यायला पाहिजेल होतं जसं की रोनाल्डो किंवा नेमार
हो तेच वाटत होतं मला पण हम्म तेच तेच म्हरत
त्याव्हा
वऑरट केली खर नियती तर नि यती तेच काय फायदा नाही
हम्म
बघा आपण कसं काय काय होते आता फायनल तुला कोण वाटते यसवरन को म्हणजे कोण जिक ना अर्जेंटिना का फ्रा स्पेन
स मी फेवर तर नाही करू शकत खरं मला जास्त चान्सेस पेन च वाटालं
स्नज
कारण त्यांचा टीम प्ले स्टालली भार आहे चांगली
ते आहे सोडि मला वाटली भवा आर्जेंटिना सपररा देखदा अर्जेंटिना परत एकदा व याला पण
अर्जेंटिना अग्रेसिव्ह खेळणार जरा
हा ती हे करतात फाऊल देून करतात जास्त
हा टॅकल्स वगैरे जास्त करते ती